हा हॅलो. हम्म हा ऐकूया आले. काय करलय जेवलेस?
जेवण झालं बघा तुमचं?
हम्म झालंय बघ. आणि काय? आज काय सुट्टी?
कुठल्या टॉपिक वर बोलूया!
असंच कुठल्या.
असंच म्हणजे कुठला तर विषय घेऊन बोलायचा आहे म्हणा!
हम्म. कुठं काय फिरायला गेली नाहीस तु?
नाही नाही कुठ काही नाही त्यात लहान मुलगी एक हाय.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म किती वर्षाची आहे मुलगी?
दोन वर्षाची हाय की.
हा हा हां. लहानचे की आत आता तर पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांना जपायला पाहिजे.
जपायला पाहिजे. हे वातावरण एक दूषित झालंय.
होय आता आणि पावसाच्या ह्याच्यामुळं डेंगूच तीन पॉन सात पसरा लागले.
गय ताप यायला लागलाय सगळ्यांना. व्हायरल झालेय ना केक.
होय व्हायरल झाले.
हम्.
त्यामुळे जरा लहान मुलगाला ज जपणच रायलेलं बरं.
होय जपूनच राहाला पाहिजे कारण कसं आ आता डेंगूच सध्या गावात आमच्या सात आलंय.
हो होय भरपूर पेशंट आहेत.
हम्म त्याच्यामुळ तर क नाही सर्दी, खोकला. पुराण य्यू द्यायचंच नाही आपण पहिली गोष्ट.
होय.
सर्दी खोकला आले की हे होतय.
ह
मग तुमचं बच्चत गट तेन का आहे की नाही?
हो हो आहे कीया.
हम्म हम् कुठल्या बचत गटात ऐसा?
जिजामात बचत गटात हाय बघा.
हाय काय, मग बचत गटात ना कोण बायका तुमच्या ट्रिप काढत नाहीत?
नाही. बचत गटात काही कधी काढले नाही.
होय का?
चार मनटून काढतात. पण बचात गटात काही काढलेले नाहीत कधी.
ह हा हा गारमेंटचे कपडे शिते अं?
बायका कस सगळ्या बचत गटात जरास वयस्कर येत. हं हा थोडं फार यंग हायत. तरी चार पाच आणि त्यामुळ सात जरी सगळी वयस्करच हायत.
आ हा हा हा
व्हय जजमेंट बसत नाय घराच त्याचे विचार कर नी वेगळी ह्यांची विचार सरणी वेगळी पडाय लागलीये.
होय तसं होतइच की ते पहिलाच्यांच वेगळं पडतय.
पडतंय.
आत्ताच्या यंग जनरेशनचं वेगळं पड ते हम्म मुलं शाळेला कितीवीला येत?
एक ती सातवीला हाय
हा हा हा
हाय एक ती लहान हाय.
आ हा शाळेला कुठ गावात घातलाय? हा हा हा हा. मग तुम्ही कपडे काय कपडे तेनं शिवता?
व्हय गार्मेंट च कपडे शिवते की
हा हा काय के हे करता?
काय आणतायसा शिवायला?
बता
आ
कुडता कुडता
हा हा हा हा कितीला एक देतात तुम्हाला त्याने
आम्हाला त्यातुन मं साडेबारा बारा रुपये म्हणजे कलरचा वेगळा आणि व्हाईट वेगळा असा लय नाई बारा हम् बारा साडेबारा पन्नास पेक्षा जास्त असतय कलरला
होय का कलरला कसं काय जादा असतय.
अ म ते कलरला जरास धागा बदलायला लागतय सारखं परत पीस जरा पांढरं कस असतय मऊ असतय वसरतय भराभरा ते कलरचे कस थाट अस त्यातखळ जास्त असतय त्यामुळ पुढं सरकत नाय ते जास्त काम कमी होतय.
म मशीन तुमच तुम्ही वैयक्तिक आणतलाय काय?
आमच स्व
काय का गार्मेंटवाले देत नाहीत काय तसं
देत्यात पण आम्ही कसं स्वतःच घेतलंय स्वतःच मशीन असलं म्हणजे कसं बरं पडतय कुठलं पण आपल्याला काम परवडते. तिकडून घेतलं तरी चालतय मग गार्मेंट कडनं त्यांच्याकडनं घेतल तर त्यांच्याकडनं माल घ्यायल पाहिजे.
हां हां होय.
बाहेर कुठं तरी घेतलं तर मधे आमचं मशीन द्या म्हणत्यात
होय आता इकडं पिशव्या पण द्यायला शिवायला.
बरोबर नवीन गारमेंटात पिशवी जास्त आल्यात आता
ऐंशी पैशाला एक
ऐंशी पैशाला एक
ऐंशी पैशाला एक परवडतय?
नाही नाय आम्हाला तर काय आम्ही तर काय घेतल्यात नाय.
किती दिव दिवसात दोनशे होईल ते होतय काय गारमेंट. मशीन वरती.
तीनशे होतात गार्मेंट मशीनवर. तीनशे साडेतीनशे आपण शिवू त्याच्यावर आहे.
मग तुम्ही कुर्ता कुठून आणतायसा. शिवायला.
कुर्ता आम्ही. मगदुमांच्यातून घेत होत.
हां.
आता मग आमची. बचत गटाचे संचालक. तिच काढल्या गारमेंट. रेखा कागले.
हा, हा, हा, हा, हा.
हा म तेन आम्ही जरस. जास्त फोर्स केली नाही तिकड. घालायला पण. म ते आम्हाला विचारून घरांच मशीन घातल् या. कॉलरला ते आम्हासनी तू साथ देणार असेल तर. आम्ही लावतो म्हणून. घालतो म्हणून.
हा. हा.
शब्दात अडकलाय ना. जरा.
होय तस असलं की, आपल्याला हे करायलाच पाहिजे ओ.
हला ते बघून घेऊ.
नाही त नाही ये.
कोणाकड तर, एकचच चांगलं होतय. हा. कुणाचं तरी एकाचं चांगलं होतय म्हणल्यानंतर. आणि इकडं कसं आहे. इकडं पण काय आम्ही हे केलं नाहीये. नाही म्हटलं नाहीेये. पण त्यांच काय. सध्याला कुरता नाहीयेत.
हा.
मग हे पिशव्या शिवण्यात तस. आमचा पण हप्ता असत्यात. त्यामुळं पिशव्या शिवल्या तर. ते हप्त्याच जजमेंट बसत नाही.
बसत नाही. हो. ते दिवसात तुम्ही किती नग शिवतायसा. मग कुर्ता.
आता आमचे पंचवीस, तीस, वीस. तस शिवील तसं होत्यात. निदान वीसच्या पुढं तरी होत्यात.
मग दररोज हे निदान. अडीचशे रुपये तरी का होईना पगार
पडतेय पडतेय. तेवड पडते. फक्त लाईट बिल आपलं.
लाईट बिल खरं वाढ, किती वाढून येत असणार आता.
गर्मेंट मध्ये हे न्यू मॉडेलच मशीन आले. त्याला काही जास्त लाईट नाहीये. जळत नाही. ते पहिलाचे अगोदरचे मोटर होते का नाही. खालच्या मोटरचे. मशीनला. ते कंटिन्यू मोटर चालू असायचं ना.
हा, हा, हा.
मग ह्याच मोटर कसाये. हे न्यू मॉडेल आले तर आपण पाय दाबलं तरच मोटर चालु होतय. नाहीतर मग पाय आपण उचललं तर. बंद मोटर.
होय काय. ते आणि बराय. लाईट बिलच तर बचाव. तुमच्याकडे स्मार्ट म मीटर बसवलं.
होय बसवलत की. लाईट बिल आता लाईट बिल यायलय. आठशे, नऊशे. एक मशीन फक्त. एक फॅन आणि एकच बल्ब.
आणि पहिल्याच अगोदरच तुमचं किती येतं होत.
हा म ते. साडेतीनशे अस येत होत. हा. ता सातशे आठशे असं यायला लागलय.
ह, ह, ह, ह.
झाला.
मग तुम्ही फॉर्म दिला की नाही गावात.
हा दिलय. भरलेय स्मार्ट मीटर नको म्हणून. भरलय आम्ही फॉर्म.
हा हा. मग तुम्ही आता परवा मग ते एम एस सी बीला पण मोर्चेला पण गेलेला.
नाही त काही गेलं नाही लहान मुलगी असल्यामुळे आ्ही तिकडेस काय कुठं जास्त हा नाही.
हा हा कारण आता बायका मोर्च्या पण काढलेलीत परवा
हां.
हम्म नाहीतर हे स्मार्ट मीटर हे नाही म्हणून ग्रामपंचायतीवर आता उद्यापासून उपोषणला पण बसणार आहेत वाटतं. मीटर बसला नाही तरर आम्ही उठत नाही म्हणून
ब हे बरच आहे काय? ल सपाटी या लागली हो दोन हजारच्या ठिकाणी चार हजार पाच हजार असं या लागले.
साधारण लोक दररोज राबून खाणारे महिन्याला आठशे रुपये लेट बिल भरायला लागल्यावर त्यांचं घर खर्च चालणार कसं
चाल नार कस
मग ते अवघड येते. कुणी नाही तस होऊन चालत नाही.
चालत नाही ते सगळंच बिघडतं नाही महिन्याच जजमेंट सगळं.
होय मुलांच शाळा शिक्षण
महागाई एवढी हम्म.
हम्म.
काय कुठलं काय आता तेलच बघायचं दीडशे तर दोनशे
आता मोदी पंधराशे रुपये देऊनच हे सगळ झाले. पंधराशे रुपये देतोय पण वाढ वाढवलंय किती पंधरा हजार पट्टेन वाढवलाय.
हो होय.
आता ये असेल ते अगोदर शंभर रुपयाेला होतं. आता किती एकशे ऐंशी एकशे नव्वद मग तेवढा आहेता तरर
हम्म तिकड द्यायच्याात पण आणि डबल काढा लागल्यात पण.
होय पेट्रोल मध्ये वाढवल्यात येशल तेल मध्ये वाढवल्या
हम् म डाळीेतेल बघा
हो.
प्रत्येक डाळी माग झाल्यात
साठ रुपये किलोचं मुगडाळ एकशे वीस रुपये.
एकशे वीस रुपये झाले.
मग सर्व सामान दररोज राबून खाणारी दीडशे रुपयेच पगार असणारी त्यांचं कसं होणार सांगत काय? खाणार आणि काय करणार?
हा राबलेलं सगळं खायला प्यायला आणि मुलांच्या शिक्षणाला एवढंच चालय सगळं.
होय जास्तीच नही नही काहीच नाही.
हम्म.
बचत म्हणून काय आहे हेच नाही केलंच नाही तस ह
बाय कि सोनं तेन एवढं वाढवल्यात सर्वसामान्यांच लोकांच घयचं घास आहे काय हे आता सोनं ते
आता दीड लाख रुपये तोळा सोनं मंग आतां सर्व सामान्यं लोकं मुलांचं लग्नं करणारं झालीतं निदांन एक अर्धा तोळां तोळां तरं सोनं पाहिजे.
तोळा चं पाहिजेतं अर्धा तोळां दिसणारं पणं नाहीं.
एक तोळां घेतलं तरी मी पांच लाख रुपये काढूंन ठेवायंला पाहिजे.
हां दीड लाखं रुपये पोहण्यांसाठीचं दीड लाखं रुपये. रे काढलं तरं लग्नांसाठी कधीं खर्च करणारं बघा ते हं
मंग ‌तेचं आयं.
हां दीड लाखं मध्यें पहिलां तीनं तीनं सोळं सोनं घेतं होतें.
सहां हजारं रुपये तोळां होत दोन हजांर पांच लां सोनं.
अच्छा होयं होयं बरोबर आहे.
त्यांवेळेलां लोकांच्यांकडं पैसे नव्हतं.
हो ते,
आतां खरं दीड लांख रुपये झा झालं तरी पणं एक एक लोकं दुकानांत जाणांरे ते जातं त्यांतचं पणं सर्वसामान्यं लोकं कायं करणारं
सर्वसामान्यांनाचं फटकां बसवांईचां सगळ्यां महागांईचां
होयं सर्वसामान्यांना पंधराशे रुपये देऊंन त्यांचं तोंड बंद करूंन ठेवलायं मोदीं
म्हणजे काय
ईकडं पंधराशे रुपये द्यायचं, ईकडनं ह्यांच्याकडनं लाखांन मिळवां. यचं.
काढायचं व्हंय कीं
शेताचं पणं तेचं आणि घरातल्यां वस्तूंचं पणं तेचं
हम्मं
सगळंच दहां वीस आतां दुधांचा तेवढां दरं हांय असंण्यांसारखं शेतकऱ्यांचं व्हांयलां लागलंय एवढंच आतां दुधांचा दरं झालायं आहे किं सत्तर रुपये.
तर पंच्याहत्तर रुपये देतांत
हां मंग मसरं असलेली तरं बरं. नाहीं ते आंणून घेऊनं डेअरीतं नं आंणून खांणारीचं लोकं जास्तं आहेत.
डास्तां आयेतं होयं.
दुधांचा दरं वाढतं वाढवलं इकडं अं ह्यांचं दरं पेंड्यांच दरं वाढवलंय.
वाढवलयं व्हंय कायं करायचं हां
त्यांचं पेंड वाढलं कायं? आणि हे झालं कायं
हंम
सगळें एकचं करूंन ठेवलंय सोंडा मोदींन. सगळ्यांना जगायचं एकेकां लोकांना मुश कीलं करूंन ठेवलायं. मंग कांहीतरी पाहिजे हो मुलांना. शाळेसांठी म्हणूंन बायकां आतां मोदींचं हे यालंय यां आलयं म्हणत्यांत पनं पणं हे मोदीं आपल्याकडं नं होय हे आपणं पंधराशे आलेलं सांगतोयं पणं आपलं किती लोकं नुकसांन झालं हे अजूंन ठराविक लोकांनां समजतं नाहीं. कळतं नाहीं, समजतं पणं नाहीं ते.